हॅलो हा
आवाज, आवाज येतोय काय?
हा आवाज येतोय की
हा काय करते?
काय नाही, आता च बसलेलो हुत आत्ताच आवरलय म्हणून हम्म जेवला काय?
झाल बघा जेवुन बीऊन भाडी तेण आवरली आज जरा मि मगाच ची झालीत जरा आता ही दोघं तिघं जण जेवले त्यांची हाइत जरा घासायची.
हा हा.
होय होय झालं की
हा. आम्ही पण आताच जेवण करून आताच आवरून बसलेलो.
हा, हा.
ते, ते नव्हे, तुम्ही भजी तीन कशी तयार करताय?
कुठली भजी?
पालक भजी.
पालकची, पालक शी शक्यतो हे करतोय मी, डायरेक्ट बारकी, बारकी पानं असतात तीच आणतोय.
मग ते बेस हा ती, ती भाजी करतो बारक्या पानाची, मोठ्या पानाची नाही करत. व बारक हा बारक्या पानांची आहे काय तुमच्याकडे म आता?
असत्या की, बारक्या बारण्याची असत्या की.
हा, हा, तेच की, आपलं नॉर्मल जी साध भजी आपण करतोय ना कांदेभजी वगैरे बॅ हा, त्याच बॅटर सेमच असतय एकदम, फक्त हे अकं हा, फक्त थोडसं पातळ पीठ करायचं.
हा.
कांदा भजी आणि बटाट्या भजीपेक्षा जरासं पातळपीठ.
हा.
आणि ते, ते त्यात मग डायरेक्ट आखंड पालकची पानं टाकायची. आणि ते आखंड पानस हा अखंडच काढायच आणि आखंड पाळच पान हे करायचं, बारकी-बारकी आपला तळहात पेक्षा छोटी असतात ती.
हा, हा, हा एकदम कवळी.
हा कवळी असतात ती, म्हणजे ते पीठ पातळ असल्यामुळे जास्त लागत पण नाही आणि भजी पण कुरकुरीत होते मग.
हा, हा, हा, मग त्याच्यामध्ये सोडा ती घाल त्या काय, ओवा, सोडा. हॅलो? हॅलोे?
हॅलोे?
हां बोला की.
हा आवाज येतोय का?
हा, येतोय की, त्याच्यामध्ये खायचा सोडा आणि ओवा टाकताय काय?
मी शक्यतो ओवाच टाकते, सोडा नाही टाकत मग ते जास् स्त तेल ओडून घेतय ते, पोराना पण चांगलं नसते ना.
हा, हा मग ते फुकत्यात कशी काय सोडा मग बिना सोडाची?
फुगत्यात की व्यवस्थित होत्यात. बिना सोड्याचे पण छान होतात, जरासं म्हणूनच पातळ पीठ करायचं, म्हणजे ते व्यवस्थित कुरकुरीत होते.
हा, हा.
हम्म, नॉर्मल हाय आणि बाक की सगळं तिखट, मिठ काय आपण नेहमी टाकतोय तसंच. सगळ्या ह्याच्यामध्ये असते, होय. हम्म. झालत आता करणार आहे का?
काय ते?
करणार आहे काय म्हणला आता?
नाही विचारले, विचारायचं म्हणून विचारलं ना तुम्हाला.
हा हा हा.
हा.
म बाळ वगैरे बरं आहे?
हाय की. तुमचं बाळ आहे बरं?
हाय हाय बघा. खेळायला लागले ना आता.
तुमचे लहान आहेत काय बाळ?
एकच आहे मुलगा मला.
हाय काय.
होय बारका आहे अजून. तीन आता तिसरा वाढदिवस करणार त्याचा.
हा हा शाळेला तीन जात नाही का?
जातोय की शाळेत पण घातलंय ज्याला, अ प्ले ग्रुपला.
हा हा हा.
हम्म प्ले ग्रुपला जातोय.
हा हा
तुमची मुलगी मोठी आहे ना?
होय अंगणवाडीला आहे की, आता पुढल्या वर्ष. पहिलीला जातीया आणि मुलगा तिसरीला.
हा हा हा. बर.
ईथे आहे दहा वाजेपर्यंत जातात शाळेला ना.
होय आमचं पण दहालाच जातेय, एकला येते.
एक वाजता येते काय? आमची येते आता सव्वा दोनला येती या. आणि मुलगा काय पाचला पाच वाजल्याशिवाय येत नाही.
हा हा. म तुम्ही जवळच राहताय मग शुभांगी ताईंच्या घराच्या?
होय ती मावस जाऊ लागते आमची.
होय काय? मी म्हणलं तुमची चुलत जाऊ वगैरे असं काय चुलत्या वगैरेची हे अस- णारे. चुलत्यांची वगैरे फॅमिली.
मावस जाऊ लागते ती. म्हणजे त्यांची सासूबाई आणि आमची सासूबाई बहिणी बहिणी येता ना. म त्या. हा. त्या गावातच दिल्यात ना, मग एकाच ठिकाणी दिल्यात.
हा.
दोघींना पण. हा मग. आम्ही हे बघ शेवटच्या गल्लीला आहे आणी त्या वरच्या गल्लीला आहेत.
ह. हा हा. परवा आलतो आम्ही पण त्यांच्या घरी पर तुम्ही काय दिसला नाही म्हणून मी म्हणलं मग चुलत जाऊ वगैरे कोणतरी असल-
नाही नाही त्यांच्या मिस्टरासन् बरं नव्हतं तव्हा आलता काय?
नाही नाही तेव्हा नाही मध्ये त्यांना घेऊन जायचं होतं एकदा ह्याला बार दौडीला तेव्हा आलेतो. हम्म.
तीन आणलेली तिनची चव हे. हा हा. म आम्ही दुसऱ्या गल्लीला आहे ना त्यामुळं तस कळनार.
होय तेच. तेच मला म्हणल्या जाऊ- बाई आहेत माझ्या म्हणून, मी आधी नंबरच ओळखला नाही तुमचा ह ह. नंतर कळलं.
हा हा. तर पहिल्यांदा नंबर, हाय- हाय व्यवस्थित आहे सगळ तु्ही आहेती.
हाय- हाय बोला सगळी. आता झोपवायचं पोरांना. त्यांना झोपवल्याशिवाय काम होत नाही.
काम पण होत नाही, सारखी पाठी मागणं पाठी मागणं फिरत .
होय, तेच की.
हम्म ह. होय, एकदा शाळेला गेलीत कस आवत
होय.
आणि त्यांच्यामुळे तरी आवरतय लवकर घरात.
होय तेच की, तुमची सासूबाई वगैरे मग. घरीच असतात का?
होय, शेतातले काम असले कि शेताकडे असतेत, हू . ह, उन्हाळ्याचच आमची भाजीपाला असतोय ना. अ. उन्हावर काय सोड नसते घरी. निवांत.
बरोबर.
सगळ भाजीपाला केल्यामुळे ते काढायचा विकायचा. हम्म. त्यामध्ये उन्हाळच सुट्टी मिळत नाही कोणालाच. पाऊस आहे का तिकडे?
इथं ना बघा तिथं आहे काय पाऊस इथं अजिबातच नाही आहे? हाय.
होय.
हिकडेच कुठे गेला मग काय माहिती.
येतोय जातो, येतोय जातोय.
हिकडे पाऊसच नाही अजिबात.
एकदम लागायला म्हणजे जोरातच लागतो, एकदम नाही म्हणजे नाही.
हां.
हम्म हम्.
तरी यंदा पावसात, हे केलं म्हणजे त्यांचं भातबीताच जरा पडला म्हणून बरं झालं, म्हणजे त्यांच आवरलं तरी. तुमचं काय होतं काय शेताचं?
नाही आमच्या शेतात आता ऊसच हाय सगळ. भात नाही, म् होयच म्हणजे . केलेल होतं भात, आता औंंदा सगळ ऊसच हाय. हम्म त्यामुळे निवांत येत औंदा सगळी.
हम.
भात असले की जरा भांगल- बिंगल नसते ना पावसाळ्यात. आमच्या इकडे काय पेरणी असते रोप नस्त्यात. जास्ती . हॅलो. हॅलो. हॅलो हॅलो